हॅलो काय काय करतेयस?
का नाही बसली बघा तुम्ही काय करता.
मी एवढा चहा घेतला. म्हटलं ईला याच्याशी बोलू म्हटलं आता
हा हा तब्येत कशी आहे.
मस्त आहे. छान आता उन्हाळा गेला पाऊस पडतोय. आमच्याकडे तुमच्याकडे पडतोय का?
हो कालचन पडलाय बघा.
हा आणि एवढा दिवस तिकडे पण नव्हता का पाऊस?
पाऊस नाही इकडे महाराष्ट्रात
अरे बाप रे आमच्या इकडे पण नाही. गं म्हणजे पडायला लागलाय. काल पासून सुरुवात झालीय आणि आजता तर हो आता तर दिवसभर चालू आहे. आणि इकडे
हो आणि बारीक बारीक मोठा पण नाही. उग रिमझिम रिमझिम लावले. आपलं
ह म्हणजे काही कामासाठी बाहेर जाता येत नाही. आणि अगदीच अड कून पडल्यासारखं झालं. इथे
तसच की झालंय.
अस
शेती वगैरे आहे का तुमची?
अ नाही मी ते हॅलो तू आली का स्कूल मधून आली का तू?
हो आले की.
अच्छा काय पेपर चालू आहेत तुझे?
नाही आत्ता फॉर्म भरलाय बारावीचा आत्ता चालू केलीय बारावी
अच्छा काही नाही गं एक्झाम आहे आता या संडेला एक्झाम आहे आमची तर मग ते एक्झाम साठी आणि आता वेळ पण नाही. भेटत ना गं म्हणजे जॉब करा परत तिथून आल्यानंतर घरातलं सगळं पसारा वगैरे मुलाचं अभ्यास घ्या त्याचां आवरा त्या मिस्टरांच ऑफिस टिफिन म्हणजे याच्यात एवढा वेळच भेटत नाही मला अभ्यासासाठी मग म्हटलं आता थोडाफार करू त्यात युट्यूब वगैरे बघून त्यावर छान लेक्चर्स घेतय आहेत. सर ह्यावेळी आणि का कस झालं. की माझ ही एक एक्झाम जी होती. ना आता सहा महिन्यापूर्वी झाली ती तो पेपर मग त्याचा अभ्यास झालेला होता. थोडाफार म्हणजे ते वाचलेलं असतंच. मग ते आणि परत ते सहा महिन्यांनी परत लगेच. ते फॉर्म सुटले मग त्याच्यामुळे मग आता परत जेव्हा मी स्टार्ट करते. ना अभ्यास तर मग मागचं वाचलेलं असल्यामुळे मग हे छान मला इझी जातं. मग क्वेशन वगैरे समजतात. तुझं कसं चाललं?
माझ होय
अभ्यासाच कसं चाललं तुझं?
हाये की, आता कॉलेज सुरू होणार आणि पाचसा दिवसात.
अच्छा, तुझा आवडीचा विषय कोणता आहे?
आवडीचा विषय होय?
हूम.
मराठी
अच्छा, मराठी आवडतो तुला, काय मग घरी वाचन वगैरे करतेस का?
हो करते की, आवडतात बुक्स वाटाय वा वाचायला आवडतात मला.
अच्छा आणि आगं काय झालं? मला ना लायब्ररी जॉईन करायची होती, ह्या वर्षी खरं म्हणजे कारण मग आ घरी वेळ म्हणजे घरी एकदा आलो ना घरी पण काय नाही एकटीच असते मी, पण मग ते अभ्यासाचा जो फोकस असतो ना, तो घरी होत नाही आगं. सारखं मग अ म अ कपडेच वाळत टाकले आता तर पाऊस आला हे बघ, मी छान मस्तपैकी निवांत पुस्तक घेऊन बसलेच होते कि लगेच असं बाहेर पावसाचं वातावरण झालं, मग परत कपडे काढले म म्हटलं ठीक आहे, आता काढलयचं तर कपड्यांच्या गड्याच घालून घेऊ. मग कपड्यांच्या गड्या घातल्या. ते झालं मग म्हटलं चहाच पिऊन घेऊ, मग चहा पिला, मग परत ते चहाच पातीलच घासत बस ले म्हणजे आस करत करत इतका टाइमपास होतो ना, मग त्याच्यामुळे अभ्यासाला वेळ नाही भेटत. आणि तेच जर आपण लायब्ररीमध्ये असू ना, मग हे जे काय म्हणतो आपन डीस ट्रॅक्शन्स असतात ना तर ते नसतात तिथे, तिथे फोकसली आपण जो काही वेळ तिथे असतो तेवढा वेळ आपण अभ्यासासाठी देऊ शकतो. घरी मात्र नाहीच होत. हा तू दहावीचा अभ्यास कसा केला होतास?
दहावीचा अभ्यास होय. म्हणजे जीली मी एवढा काय अभ्यास केला नाही. पण कारण माझी मम्मी आ आजारी होती, एनजिओग्राफी केली होती.
हू हू.
त्यामुळे मला काय एवढा काय अभ्यास कराय मिळाय नाही तरी पण हूम टक्केवारी चांगली पडली, बहात्तर पॉईंट चाळीस टक्के पडली मला.
आरे बापरे! छान मार्क्स मिळवले ना, मग त्या माणाने तुम्ही?
हो.
म्हणजे तुझं लर्निंग छान आहे, एकंदरीत थोड्या अभ्यासात पण तू चांगलं करतेस.
होय होय, बर चांगलं आहे म्हणजे ममी माझीसारख खि आजारी असत्या ना, त्यामुळे अभ्यास करायला भेटत नाही मला.
घरातलं वगैरे आवरायला लागत असेल तुला.
हो जेवण हे वगैरे सगळं सकाळ, संध्याकाळ पाच ला उटून करते मी हम् नाही नाही अजून तीला काय नाही पण, कधीतरी घरातल्यानसोबतच जायचं.
अच्छा, आगं मग याच्यामुळे ना मग आपण फोकस नाही राहात ना काही गोष्टींसाठी. आता माझं तुला दहावीच सांगू का? म्हणजे मला आ आत्ताच्या जनरेशनला कसे माहिती का आत्ताच्या मुलांना कसे माहिती का आई आई बाबा जे असते असतात ना ते खूप फोकस असतात मुलांच्या बाबतीत पण की नाही मुलानी हे केलंच पाहिजे एवढा वेळा अभ्यासासाठी दिलाच पाहिजे मग त्यासाठी ना ते खूप सपोर्ट करतात म्हणजे आता आत्ताच्या मुलांना फारशी कामं पण सांगितली जात नाही घरातली किंवा हा क्लास तो क्लास सगळं अगदी स्मूथ करून दिलेलं असतं पण माझ्या वेळी म्हणजे आप आपल्या वेळची जी बघतात आपल्याला आठवत असेल मी जेव्हा दहावीला होती ना तर अक्षरशः म्हणजे घरात आता शेतात जर काही काम अस आहेत आज खूप कामं पण आता इकडे कस कांदे वगैरे जास्त लावतात मग कांदे लावायचेत म्हटल्यानंतर कसं ते रोप असत कांद्याचं रोप तुला माहितच असे ना आपण तर ते हा तर मग बाया जर भेटल्या नाही ना म्हणजे मजूर जे असतात बऱ्याच वेळी नाही भेटत पाहिजे तेवढे असे मजूर नाही भेटत आणि ते कसं पटकन ते लवकर लावलं गेलं पाहिजे असत कारण ते मग मरून जातात ना ते हो तर मग बऱ्याच वेळा मजूर भेटत भेटायचे नाही तर मग माझे आई वडील म्हणजे आम्हाला शाळेत न सांगायचे की नाही आज सुट्टी टाका आज आपल्याला शेत शेता कांदे लावायला जायचे म्हणजे भले मग तुमचं दहावी दहावी बोर्ड असो किंवा मग तुम्ही बारावीला असो काही असेल पण मग अशी कामं करायला आम्हाला शाळेतन सुट्टी घ्यावी लागायची आणि काम करायला लागायची मग अशा याच्यामध्ये शिकून आणि चांगले मार्क्स आणणं आणि परत पुढे अजून आणि कॉम्पिटिशन खूप खूप ये ग आता बापरे किती कॉम्पिटिशन आहे
भरपूर आहे आता हेज्या मुळ अ दुनिया
हम्म
आता सग झालं तंत्रज्ञ आलंय
हा ए आय वगैरे
ए आय वगैरेच्या ने भरपूर हा आता नवीन परीक्षा आल्यात ते नीट
हो नीट नीट तर ते म्हणजे अक्षरशः एवढा मनस ताप त्या लोकांमुळेच मग आमची एक्झामपण पुढे गेली ना ढकलली गेली ना कारण काहीतरी हे झालेलं मग त्याच्यामुळे सगळाच प्रॉब्लेम आणि मुलं खूप अभ्यास करतात माहिती आजकालची फोकस आहे त्यांना पण करिअर वगैरे ह्या गोष्टी खूप कळतात त्याच्यामुळ एवढं हा फास्ट झालेलं आहे ना सगळं आणि ह्या एवढ्या याच्यात कॉम्पिटिशन मध्ये आपण टिकून राहणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे अभ्यास करणच
होय
आणि आधी कसं होतं ग की आधी बघ सातवी शिकलेले पण अ म्हणजे अ शाळेवर आज अ टीचर म्हणून जॉईन व्हायचे दहावी शिकलेले पण तेव्हा मेट्रिक असायचं बघ तर ते लवकर जॉईन व्हायचे तस आप आपलं नाहीये आपण म्हणजे भरपूर शिका म हा कोर्स तो कोर्स एवढं करून परत खूप मोठं कॉम्पिटिशन असेल आणि मग त्यानंतर स्वतःला आपल्याला हे सिद्ध करायला लागतं तर खूप अवघड आहे सध्या
ह ह
सकाळी ना एवढे कपडे खराब झाले होते माझे, म्हणजे बऱ्याच दिव सापासून माझं लक्षच गेलं सारखं आवरावर, मग कपडे खूप खराब झाले होते. मग कपडे धुतले, जे कपडे धुतलेले होते त्यांना छान इस्तरी केली, कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या, सगळं काम आवर लं, छान घर पण स्वच्छ केलं, तेव्हा कुठे छान वाटलं घरामध्ये.
होयच की, स्वच्छता असल्याशिवार हे वाटत नाही ना, काही करू पण वाटत नाही. कायच नाही. स्वच्छता लागते पहिला घरी. हो, बरोबर आहे की.
असं, फ्रेश वाटलं ना मग छान काम पण करायला बरं वाटतं, असं.
हो.
रोज चहा घेतेस तू?
नाय, चहा घेत नाही मी कधीतरीच घेते.
कॉफी वगैरे घेतेस का?
नाही, काय नाही, दूध नाही, कॉफी नाही, काय नाही.
अरे बापरे, मग उठल्या, उठल्या कस काय एनर्जी म्हणजे, असं काय हॅबिटच नाहीये तुला?
नाय, पहीला चा खूप आवडत होता मला उठ्या बरोबर अ माझा एक चेंबो असोता. तो बरोबर भरून लागता, दूध कमी आणि चा जास्त आणि बरोबर दुपारी दोनला लागता, एकदा काय झालं, असे मामांच्या गावी गेले आणि गोड लागत होता चा सा पांचाटच करायचं आणि तेव्हा मनच हिस कल चा वरन घेतच नाही चा आता, संकष्टी दिवशी आणि कधीतरी हिकड तिकड गावाला गेले की, तो पण थोडासाच घ्यायचा.
अरे बापरे, पण मग ते उपवासाला वगैरे वाटतं माणसाला थोडं. हं.
हा, संकष्टी दिवशी दोन टाईम तेवढा घेते मी, सकाळी आणि अ संध्याकाळी घेतला तर, असं असतय माझं.
अच्छा, बापरे मला तर उठ ल्या, कुठल्या लागतो, म्हणजे ते म्हणत बेड टी म्हणतो ना आपण.
नाही, एकेकासनी सवय असते चहाची, काय विषय नाही.
हं, हं, हं लागतोच ग बाई मला आणि म म्हणजे माझी एक फ्रेंड आहे तिला कॉफी फार आवडते, तिला कॉफी आणि मला चहा.
हा, हो.
असं काही, काही जणांना हे पण, दूध पण चांगलं अस खर तर त्याच्यात प्रोटीन पावडर वगैरे टाकून, ते पण घेऊ शक तो, पण चहा थोडासा कमीच ठेवायला पाहिजे, काही काही लोक खूप
मला तसच लागतंय, एकदाच घ्यायचं पण थोडं घ्यायचं.
अक्षरशः भयानक चहा पितात काही, काही लोक.